नमस्कार ताई
नमस्कार
चला म्हटलं आज मी रिकामीच होती तुमची आठवण आली कराव म्हटलं फोन
अच्छा हो ब
हा बाकी काय म्हणता जेवण वगैरे झालं का?
हो झालं सगळं व्यवस्थित तुम्ही सांगा तुम्ही कसे आहात.
मी पण मजेत-
अच्छा
आता जेवण वगैरे केलं माझ्याकडे थोडा वेळ होता. तुमची आठवण आली म्हटलं करू म्हटलं तुम्हाला फोन खूप दिवस झाले बोलण नाही झालं.
अच्छा हो
हम्म तेहीच ना काय मग बाकी तुमच्याकडे काय चाललं पाऊस वगैरे आहे की नाही.
आह
पाऊस वगैरे आहे की नाही तुमच्याकडे
नाही हो पावसाच काय पावसच नाही आहे.
सगळीकडे तशीच परिस्थिती आहे.
अचछा हो पाऊल यांनी केतला नंबर आहे का तुमचाल हॅलो
हॅलो
ते माझू कॉल करा ना आणिक नंबर हॅलो आवाज येतोय का? हॅलो अन असच्रास गराणार ना
हॅलो.
हा आवाज येतोय?
हा माले येई राहीला ना तुम ना आवाज.
अरे बापरे आय राणी आहेत का? खांदेश का हाव.
हा चालस का पण आपली भाषा मा बोलेल?
नाही आपला मराठी करायल आहे ना मग आहेयराली म ला पोऱ्याकरी राहिली. फोन करीन किधर राहणार का
हा चाले पहिले, पहिले माझ्यासोबत बोलून घ्या मग.
हो चालेल, चालेल.
हा काय नाही तुमची तयारी झाली का वट सावित्रीची?
हो झाली ना.
अच्छा साडी वगैरे घेतली गेली का?
हो घेतले गेली माझी दिदी गेली होती ना फिरायला तिथून घेऊन आली हो ती माझ्यासाठी साडी.
हा माझ पण आईनेच घेऊन पाठवली इकडं म्हटल काही साडी घ्यायची परत ब्लाऊज शिवायला टाका परत ते टेलर व्यवस्थित शिवतात नाही शिवतात मग आईला सांगितलं तूच घेऊन दे आणि माझी आई स्वतः ब्लाउज श शिवते ना तर मग तिनेच ब्लाउज वगैरे पण शिवुन पाठवून दिल.
असस का नाही मग मी पण शिवतेना माझे क्लासेस पण चालतात गव्हर्नमेंटचे.
हो का.
हो मग मी स्वतः कपरते माझी सगळी काम.
हा चांगलंच आहे ते एका प्रकारे आणि खूप चालतं हो इकडे शहरामध्ये अं शिलाई पण खूप असतेना.
हो ना.
हम्म, चांगलंच यथे घरी बसून उलट.
नाही आपल्याला येत ना हो मग करायला
हम्म तेच ना. बाकी काय मग ह हा.
हो आमच्याकडे पण वटसावित्रीची खूप लग बग चालू आहे बायकांची.
हा..
हो खूप बायका येताय ब्लाऊज वगैरे शिवायला त्यांना तयारी करायची ना ते वाट सावित्री आणि या वर्ष आंबे पण भरपूर स्वस्त म्हणजे मग आता बायकांचे
खूप, खूप सुरुवातीला तर किती भाव होता बापरे दोनशे रुपये किलो, तीनशे रुपये किलो आणि आता ते पन्नास रुपये किलोणी विकले जात हे.
हो आणि आता स्वस्त झाले.
हो ना खूप स्वस्त झाले आता मला आता, आता खायची पण इछा नाही होत ते नवीन, नवीन थोडं वाटत की खाऊ अस आणि आता ते घरामध्ये पण पडलेलं राहिलं तर आठवण नाही राहते खाऊ असं म्हणून.
हो ना आणि
पहिले कसं वेगळंच राहायचं आणि पहिले ते आपल्या इकड अ आंब्यांच्या दिवसांमध्ये तर खूप म्हणजे हेच राहायचं, म्ह कोणी पाहुणेपाई आले का, लई त्याच महत्त्व राहायचं. पूर्णाची पोळी, आंब्याचाा रस, हम्म, आता काही नाही, एवढं काही वाटत नाही, काही लोकांना आवडतं. काहीना नाही वाटत काही, शरीरा मुळ खात नाही, आरोग्यामुळेळ मला डॉक्टरने, नाही सांगितलंय हे, ते,
हा, हा, हा, आणि कस आहे पूर्ण आधीना, शेतीचं काम करायचे ना, तर त्यांना ते पचून जायचे.
तेच ना,
आणि आताआहेना, कसं बसून काम असताना, मग त्यांना लोक घावची पोळी असते, किंवा आपल्या चण्याचे डाळाचे पुरण असत ते
हा, पचत नाही आता तर डॉक् तर, गहू पण नाही खायला सांगतात, गहू खायचा नाही. आधी, लोक भाकरी खायचा कंटाळा करायचे, पण आता परत भाकरीवरच आले. डॉक्टर म्हणतात, बाजरीेची भाकरखा, ज्वारीची भाकरखा, पोळी खाऊ नका.
अच्छा, हो,
आणि, आधी पोळी म्हणजे, पाहुणे आले तर साधं पिठलं, आणि पोळी पण करायची, तरी तो पाहुनचार होउन जायचा.
हो, ना, हो, ना आणि कसं हे, आता ते तेजे, गहू असता ना. जी, ह्या वर्षी जे पिकलेले असतील ना ते, गहू नाही खायचे, जे मागच्या वर्षाचे साठावून ठेवलेले, गहू असताना मग ते खायचे.
म्हणजे, जुना गहू खायचा.
हो, जुना गहू खायचा, आणि नवा गहू साठवून ठेवायचा, ते नवा गहू खाल्ल्याने, आपलं म्हणजे ते लवकर पचन नाही होत, मैदा असतो ना घवत. आणि, शुगर पण असते. लठ्ठपणा येतो, हम्म, त्याच्यामुळे.
हम्म, तेच ना मीतर आता, इकडं शहरातच राहते. अ तर काय कर ते, ज्वारी आणि बाजरीे घेऊन येते, दोघं पण पीठ दळून आणले की ते, नुसतं ज्वारीची भाकर, व्यवस्थित बनत नाही, तिला तडे पडून जाता. मग, ज्वारी आणि बाज री, दोघ एकत्र करते, आणि मग त्याची भाकर थापते, मग ती खाते.
ज्वारीची भाकर जर, जमत नसेल ना, तर थोडं पाणी कोमट करायचं.
अच्छा, म्हणजे कोमट पाणी केलंकी, ती होते का मग व्यवस्थ
हो, हो होते, थोडं पाणी गरम केलं ना आपण.
हा,
अ, गॅस वर पहिले, पाणी गरम करून घ्यायचं, आणि मग त्या गरम पाण्यात पिट, मोडायचं आणि मग ती, भाकरी ते पीठ रगडायच, म रगडल्यानंतर व्यवस्थित येते भाकर ज्वाडीच.
अच्छा, अणते मीठ पण टाकतात, कात्या भाकरीच्या पिठामध्ये, का नाही टाकायची गरज.
नाही, तसं काही नाही, ज्वारीच्या याच्यात काही मीठ टाकायची गरज नसते.
हा, आणि दादरची पण, तशीच करतात का? म्हणजे आपल्या गावा-गावा कड, दादर वगैरे असतेना, तर माझी सासू सांगत होती, की मी दा तर, ही घेतली हे, तू घेऊन जा अस. मी म्हटलं, मला ही ज्वारीची जेमतेम जमते, मी एकत्र पीठ करून बनवते. तर ही, दादरची भाकर मला जमते नाही, जमते मग मी काय आणलंच नाही पीठ.
नाही मग ते दादाची भाकर पण गरम पाणी करूनच करायची. छान येते हो हो आणि व्यवस्थित येतात त्यांना तडे नाई पडत.
हा हा.
हो आणि
बर ताई मला हे वटसावित्र ्रीला ना हे अ पुरणपोळी बनवायची इच्छा होते घरी अ आपलं ताव्याची पोळी असते ना ती मग मला म्हणजे मी काय करते पल गहू वगैरे काय आणत नाही जास्त खात नाही म्हणून माझ ना रेडीमेड पीठ आणलेलं असतं ते आशीर्वाद वगैरेच असतं ना ते. म त्याची बनेल का ती पोळी आणि नाही का?
ना आशीर्वाद जे पोळीचे पॅकेट असत ना पिठाच ते ना याच शरबती गवांच असतं शरबती गवांची पोळी नाही बनत. हटून जाईल ती आतून.
अच्छा.
लोपण गहू असत ना त्याची छान येते तव्याची पोळी मग ती फाटत नाही.
अच्छा मग असं दुसरं काही पर्याय आहे का? कारण मी आता तेवढ्यासाठी काही गहू अनू बनू परत ऑफिसला पण जाते. मग ते दळण वगैरे मला एवढा वेळच राहत नाही. मग ते पीठ कसं आणून पडलेलं आहे म्हटलं याचं बनेल तर बरं होऊन जाईल.
नाही त्याची नाही जमत ती.
हा का!
हो कारण की त्याला वात नसतो ना थोडा वात त्याच्या त्याना मग थोडा मैदा कालून घेजो त्या पिठात एक वाटी एक वाटी मैदा घालून
भिजायचं मग म्हणजे मी अजून केलंच नाही तर मला असं माहत नाही एवढं
बघा एखादा साडीचा कापड असेल ना त्याच्याने गाळून घ्यायचं. ते पीठ मग गाळल्यानंतर त्याच्यात थोडं मीठ घालायच
हां.
हो आणि पाणी आपलं पोळीचं पीठ कसं मळतं तसं मळून घ्यायचं.
म्हणजे जास्त नरम मळावं लागत की असं अ
नाही मीडियमच मळायचं आणि आपण पोळ्या करतो ना पूर्णाच्या तेव्हा त्याला थोडं ओढून जायचं मीठ लावल्यामुळे त्याला वाक येईल थोडा
हा त्या आपल्या गावाकडे ते खापरच्या पोळ्या बनवतात तेव्हा ते असं कण कसं ताणून ताणून हे करतात तसं
हो ताणायची थोडी तिला आणि अगदी लुसलुशीत बनवायची.
हा ते पिठामध्ये काही सोडा वगैरे नाही टाकत ना म्हणजे फक्त मीठ टाकलं तर चालतं ना?
हो हो मीठ जरी टाकलं ना तरी चालतो आणि थोडी ज एक पोहे खायच्या चमचावरर साखर असते ना त्याचे पाणी करून घालून द्यायचे.
अच्छा.
म्हणजे तिला थोडा वाक मिळ जातो.
हा आणि थोड्या वेळ ते पीठ भिजून काही पंधरा वीस मिनिटं राहू द्यायच. अर्धा वगैरे तसाच
अर्धा तास नाही चांगलं एक दीड तास राहू द्यायचं मग त्याला आणि सुती रुमाला असेल ना
हा हा
करून त्याच्यावर झाकून द्यायच
अच्छा मला आता पहिले स्वयंपाकाच्या पहिले ते कणिकचच काम करून ठ ठेवावं लागेल म्हणजे मग बाकीच झालं की तोपर्यंत ते कनिक अशी व्यवस्थित होऊन जाईल
हो आणि तिला गावराने तूप लावून शे.
हा हा हा म आता प न वेळाच करणारे माझ्या नवऱ्याला आवडते पोळी म्हटलं म घरीच बनवेल काय बाहेरहून वगैरे आणण्यापेक्षा मी करून बघ ते म्हटलं जमलं तर आणि चुकलं तरी काही नाही शिकून तर जाईल
हो तर तर हाच न शिकायला पण मिळते ना
हा
सांगचित आहे प्रयत्न केला तर येतो बरोबर
अच्छा
प्रयत्न करायला पाहिजे शिक
हो मी तेच बाकी मी सगळं बनवून घेते सारभात वगैरे मला पुरण पण चांगलं बनवता येत म्हणजे आमच्या घरी जेव्हा असत ना तर माझ्या सासूच्या आजच पुरण ये ना ते अस पाच हा हा चालेल चालेल
हो चालेल ठीक आहे ओके थँक यू
हा